चि कि लिखा बाबा. हा हात जेवण जेवण. नाश् करून आलो बाबा आम्ही.
बरी तब्येत पाणी,
हा बर आहे बर. काल नाही पाऊस पडला.
हा.
काय करते आता पाऊस झाला. आता खिचडी शिजवणे आहे ना आपल्याला
हव नाही आजून येई नाजून येई नाजून आ
हो खूप दिवस झाले बाबा पाण्या न खूब वेळ लावलं.
हा काय चालं मग
काय नाही आता बसलेलो आम्ही किती मिनिटांचा राहत ते कार्यालय.
तुम्ही बघा ना, त्याच्यावर टायमिंग.
हाव का? चौपन मिनिटं झालेय आता
हम्म, एक मिनट का का दो मिनिट पाच मिनट का असहाय ते आहे ना, हम्म, चालल कट कराचं काम म बरी बरी जेवण झालं तुझं हा स्वयंपाक करून आला गा.
हा.. आलो आलो.
तुझ्या आईची तब्येत बरीय.
हा. बरी
हम्म, मॅडम गेल्या वाटतं मीटिंगला आपल्या
हा हा, हो.
हा.. ठा ह करली आपने बात.
अ कॉल समाप्त करा हाना तुम्हाला कॉलिज कराचे यायचे द आहे का?